नमस् नमस्कार सखी,
नमस्कार.
हम्म कशा आहात कशा आहात.
हे आले आता कामावरून काम उरकते आणि आता कॉल जॉईन केला.
हो का देवा काही नाही मी जरा काम आवरली घरातली आणि त्यानंतर जरा न्यूजपेपर घेतला. आणि वाचत बसले होते तर माझ सर एक एका बातमीने लक्ष वेधलं तर म्हटलं चला ताईंशी यावर जरा वेळ बोलू असं मला वाटलं म्हणून मी हम् अ असं बातमीने लक्ष वेधलं की आजच्या काळात मुलांना संस्कार देणं किती कठीण झाला आहे किंवा यावर तुम्हाला काय वाट त म्हणजे ती बातमी जरा अ वाचण्यासारखी किंवा आज आपलेही मुलं ह्या आपली एक पिढी आपण जन्माला घातलेली ये किंवा आपली पिढी पुढे चालली ये वाढ ती आपल्या डोळ्यासमोर तर मला असं वाटलं हा विषय खरंच किती गंभीर ये जरी बातमी ती किंवा अशी हे वाटत असली पण महत्त्वाची तितकीच कारण आजच्या काळात
बोला हम्म
अच्छाकार देणे खरच क हां बोला ना
खरं आजच्या काळात मुलांना संस्कार देणे गरजेचेच आहे कारण आजचा काळ बघितला तर आजचं जमाना जो आहे तो ए आय जमाना आहे आणि हा आणि आ आजकाल म्हणजे मुलांपेक्षा मला तरी वाटतं की जास्त पॅरेंट्स जबाबदार आहेत. त्या गोष्टीला कारण आता जी आपली संस्कृती होती की, एकत्र कुटुंब पद्धती पहिल्यांदा असायची. त ते एकत्र कुटुंब पद्धतीत कसं अस त मुलाची आजी आजोबा किंवा मोठे काका वगैरे किती त्यांना घ्यायची. आणि ती त्यांना हा त्यांना संस्कार द्यायची काही असू दे की त्यांना भरवायची चाऊ काऊ चिवचा घास दाखवायची किंवा कुठल्या गेम बद्दल सांगायची किंवा एखाद्या रामायणातली कथा बोला किंवा काय म्हणजे काय गोष्टी रूपे काहीतरी त्यांना सांगत असायची. कि त्याच्यातून का असं कळत न कळत मुलांवर संस्कार ग होत असायचे. आता काय होतं एकत्र कुटुंब पद्धती आहे ती पूर्ण लोप पावलेली आहे. म्हणजे कसं झालंय आता काही हा म्हणे काही गरजेनुसार अस तर काही मुलींना आवड पण नसते एकत्र कुटुंबावा त्या नवरा घेतात वेगळ होतात मग त्या मुलाचं मग बाळ छोटं झालं की मग त्यांना कायतर बाळाला भरवायला चला मोबाईल हात तात दिला की संपल टीव्ही लावून दिला, गेम लावून दिला मूल काय तरी अर्धा एक तास तरी आरामात
म्हणजे म्हणजे पालकांकडे वेळेची कम
वेळेची हा पालकांकडे वेळ पण नाही वेळ प आणि वेळ देऊ पण शकतात ऍडजस्ट करून असं नाही आता मी तरी खूप वेळ दिला म्हणजे माझ्या सगळ्या धागा म्हणजे जर आपण मनात आणलं तर आपण हे करू शकतो पण काही यांना कस स्वतःचेचं हा बोला
म्हणजे ना आज आई वडील दोन्ही कामात व्यस्त असता त्यामुळे मुलांशी संवाद साधण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. आणि संस्कार ये ना संस्कार हे उपदेशाने नव्हे तर सहवासाने दिले जाता असं माला वाटतं हं
नाही बरोबर ये म तेच म्हणते सहवासच त्यांना मिळत तच नाही ना मोठ्यांचा लहा हा मिळतच नाही की आ जीआजोबा वगैरे असल्या तर काहीतरी आपले पणा असतो किंवा हे काय मग करतात पाळाणाघरात टाकतील. किंवा मग कुठे मग ते त्याच्या लेवलचे संस्कार असतात ते मुलं आत्मसात करत जातात आणि मग त्यांना तो एकटेपणा वगैरे वाटत मग त्याच्यासाठी परत ते मोबाईल झाला काय म कायतरी गेम द्यायच की आता मैदानी खेळ हे राहलेच नाय मुलांना की बाहेर जायचं खेळून यायचं मुलगा दमेल असं पण नाय काय राहिलेलंय. पण मुलांना संस्कार म्हणजे कस आपण कस आता ब रामायणातल्या गोष्टी महाभारतमधल्या गोष्टी किंवा मोठा माणसांची कसं वागायच किंवा आता माझे वडील तर असचे तर आम आमच्या दारावरून म्हणजे त्यावेळेला आदिवासी लोक ती लाकडाच्या मुळ्या वगैरे घेऊन जायची. मग त्यांना ए बोललेलं पण त्यांना आवडत नस की नाही ते पण माणूस आहेत त्यांना पण ओ काका ओ मा अस बोलायच पण आता मी बघते म्हणजे, चांगल्या हुद्यातली लोकं असतात, काही डॉक्टर्स असतात, काहीज म्हणजे चांगलं बघते मी तर त्यांची मुलं असतात मग ते त्यांच्या हाताखाली आया असत का अरे तुरे बोलतात अरे किती मोठे आहेत, कवचित काही लोक त की त्यांना ते आओजऊ वगैरे बोलतात पण मग ते नावाने म्हणजे हे सोडवत होते की कि मुलांना जाणीव राहूदे कि आपण म्हणजे कोणी तरी मोठं आहोत. खाल अस आहेत किंवा ह्यांच लाईफच वेगळ आहे म्हणजे ती
आ मी माहितीये का माझ्या बहिणी माझी एक बहीण राहते तिकडे पनवेलला, तर तिच हा तर मी मी म्हणा मी कुठेेतरी गेलेले, तर मी कशी म्हटलं कुठल्या एरियात आता म्हणजे नाव लक्षात नाही. म्हणे मी तिकडे गेलेला अरे तिकडे गेली मावशी तिकडे अ तो एरिया तर एकदम तिथे लोक जे राहतात ती सगळी बोर असतात, त्या एरियात कशाला गेली आतापासून त्याला काय वाटतं कि आम्ही म्हणजे प्रोफाईलछे लोक ह हा म्हणजे हे थोड
मुलांना आपण आपण कसे जगते, त्यांना आपण काय जगतोय, कस
हा म्हणजे आपण कसं आहे मुलांना हॅलो हा बोला. म्हणजे आता पाश्चातच्या देशात वगैरे बघाल ह् म्हणजे ज्यांचं आपण आता अनुकरण करतोय. कि अमेरिका वगैरे आपल्याकडे जास्त तर ती संस्कृती यायला लागले बघाल तर. पण तिकडे बघा मुलग पहिला दुसरीला गेलं की त्यांच त्यांनी करायचं इव्हन त्याचा नाश त्यांनी कस बनवायचा, त्याची म्हणजे हा सेल्फ डिपेंड्स केल जात कि ते जर बाहेर जर गेले ह तर त्यांनी कस राहायचं काय त्यांच्यावर डिपेंड सोडतात. पण आपल्याकडे अगदी मुलगा दहावी, असला तरी त्याचा एवढा बाऊ म ती आई बनवणार, मग ते वाचत वगैरे हा तो चहा हातेऊून देणार किते प्रे म्हणजे एक वेळ आपल्याना करायला पण आवड वाटते. की मायानी करतो, प्रेमानी करतो, फॅमिलीसाठी करतोय त्यांना हऊस पण असते पण आपन काय होत, मुलांना अपंग बनवत असतो एक प्रकारच हा
मला अस वाटत मुलांना ती देण्यापेक्षा संस्कार द्या, कारण संस्कार ही अशी सपंती क जी आयुष्यभर त्यांच्या सोबत राहते, हा. यामध्ये ना आईची जी भूमिका आहे, ती खूप महत्त्वाची, कारण मुलांच्या आविष्यात आई ही पहिली गुरु अस म्हणजे मी असं म्हणत नाही, महिलांना दोष देत नाही, पण खरंच आपण त्यांना अपंग बनवत सगळ्या गोष्टी त्यांना हातात देऊन, ह मुलांचे पहिले
बोला. बोला बोला. हॅलो. हॅलो.
युष्यभरासाठी शिकत असतं. असं मला त्यानंतर वडिलांची भूमिका सुद्धा खूप महत्त्वाची, कारण कारण वडील हे मुलांचे प्र रणास्थान असतात, आधी एक आपण सुपर हिरो जो म्हणतो तो आधी मुलांचा हे वडील असता, त्यांच वागणं, त्यांची शिस्त, आणि त्यांची जबाब दारी ही भावना मुलांवर खूप खुल परिणाम करते म्हणजे आजच्या काळात मुलांना संस्कार देणे थोडे आव्हना
आता आता तुम्ही म्हटलात आई ही पहिली गुरु असते की आईने सांगायचं पण काय काय आयांचं कसं अस माहितीय आम्ही कुठं शिकलेलो आहात. अरे ती जिजामाता किती शिकलेली होती? ती सिंधुताई सवकाळ किती शिकले म्हणजे अशा ज्या मोठ्या हा की त्यांचा म्हणजे एक भाऊ करतात की, आम्ही कुठं, आमचं काय शिक्षण झाले तर आम्ही मुलांना देऊ म्हणजे जबाबदारी झटकतात माझ्या माझ्याच एक फॅमिलीमध्ये असशी की मुलं बकड गेले आणि आपण मध्ये आईला बोलल की, माझं काय शिक्षण होतं, मी काय करू? अरे शिक्षणाचा संस्काराचा संबंध येत
का
आ हा आता ते साने गुरुजी साने गुरुजींची आई किती शिकलेली होती सांगा तुम्ही. पण तिनी प्रत्येक गोष्टीतून त्यांना शिक्षण देत होती.
हा अनुभवातून उदाहरणातून अनुभवात त्यांना शिकवत होते. म्हणजे ती माणूस घडवत हो
घडवत होती ती त्यांना. म्हणजे आपण जर थोरामोठ्यांच जर चारी रित्र बघितल तर त्यांना जे घडवले ते त्यांच्या घरातूनच ते संस्कार गेलेले आहेत. पण आताच कस झालं आणि आता जा कस मोबाईलच्या जमाना्याला आणि काही काही लोकांना बघा आता मी गावच्या वगैरे बघते ज ठीक आहे कामा वगर पण टीव्हीचं सिरियल का त्यांना ते सिरियलच्या औजच काय माहिती. अरे काय आहे त्या सिरियल मध्ये सांगा तुम्ही तेच तेच रडण्याच्या कथा आपल्याच कथा असतात त्या एकीच्याचे तीन तीन चार ते नवरे बायपट्ट्या कधी म्हातऱ्यात होत नाही ते तस बघून आपलं काय संस्कार होणार हे सांगा ती संस्कृती बिघडत चालली आपली. म ते आशा सिरीयल तुम्ही हा आशा सिरियल तुम्ही बघाल ते काय करतात मग त्या लावतात आणि मग ते पोरग ऐकत नस की घे एकदा मोबाईल आणि बस गप किंवा दे हा मग त्याला मोबाईल खेळायला. म तो दोन तीन तास तसेच निघून जातात. जेवत नसला मुलगा, तरी पण काय, दिला मोबाईल कि संपलं काम अरे पण तो मग त्याच्यामुळे तो किती जेवते त्याच्या त्याला ते त्याला जेवढंच पसते का त्याला हवं तेवढंच तो खाते का काय हे त्यांचा काही विषयच नसतो. हा मग त्यांना ते मग हा हे संस्कार जे असतात ना हे द्यायच राहूनच जाते म्हणजे त्या असं काय करतात की ठीक आहे आपण ब शिकले नाही म्हणजे त्यां स्वतःच असं स्पर्धेच्या युगामध्ये आपण नाही मग राहायचं पुढे जातात पण त्याच्याने आपल किती नुकसान होत हे बघत नाही ते खरं गरजेचे की आहे की नाही काहीही असुदे की जे काय आपण कपडे घालतो की जे आपले चालली असते बोलतात तर काही जुन्या परंपरा जे आहेत त्या हा खर
हा कारण ज्या घरात चांगले संस्कार ज्या घरात चांगले संस्कार असतात त्या घरातील मु पुढे जाऊन चांगलेच ब म्हण घरातल्या खप त्या आई शिकलेली आहे की अड प्र्ये आपलं ह चांगण्या
आता बघा जी मुलं काय आता िसर आहेत किंवा काही बघा भंगारवाल्या किंवा एखािका चालक क मग त्यांनी काही संस्कारच दिले ना मुलांना शिक्षण होत का मग ते कस श काय घड पाजे आपण द्यायला पाहिजे पण आजल अजय हो श्षण पती हो काय क त्या क्लासला म्हणजे मु पण बांधून ठेवल्याार प्रकार मशीन वर कस त्याप्रमाणे प्रमाणे त्याला मशीन बनवून टाकतात. की आला की ट्युशनला जा क्लास जा ह्या कलासला आवड असू दे नसु स्पर्धेच्या युगात म्हणजे सगळे क्लास लावायचे. मग त्याच्यामुळ काय होतय झाले का वळ ओके, ठीक आहे, थँक्यू.